ह
हा जेवला?
नाही बघ अजून जेवणार.
नाही अजून जेवायचंय.
स्वयंपाक झाला.
आवाज असा काय येतोय खरखरतोय जरा ह
काय झालं?
प्
हा हा आवाज येत नाही आहे क्लिअर तुमचा म
आता आला.
हो आला.
हा जवळ
हां हां.
आणि काय मग
सुट्टी छान गेली. आवाज तुमचा व्यवस्थित येत नाहीये. नाही आवाज म्हणजे अस खरखरल्यासारखं होत.
हॅलो. काय करताय तुम्ही? काय झालं?
पलीकडे आले ग शिरडोनला
होय हम् -हम् आमचं पण चालू आहे आता आवरायचं करायचं आता जेवण वगैरे आवरलं तुमचं जेवण वगैरे आवरलं?
नाही जेवायचं जरा पाहुणे आले होते मग ते आत्ता गेल्यावर जेवायचं
हा हा
अधिक मास मुळ सगळ्यांच्या घरी पाहुणेचं आहेत खरं
आहे आता उठलाय तो झोपून हम्म
लहान आहे का?
होय सहा महिन्याच आहे म्हणजे आताच चवथ लागलं त्याला कालपासून ह मुलगी एक आहे ती आता नर्सरीला
हो
हम्
वगैरे मम्मीने ना दिला
हो
हम्म
हम्म कार्यक्रम वगैरे झाल किनी
हो हो हो
आमच्यात कन्यादान वगैरे करतात ना मुलीचे
होय होय होय पूजन पूजन असतय म्हणजे कालच इथं माझ्या मुलीला ना तर केलं आम्ही परवा माझ्या मुलीला अधिक वान दिलेलं इचलकरंजीत बोलवून माझ्या मुली काल मला केलं म मला माझ्या नातींना छान केलं घरातून
होय
ह
हा हा तरी यंदा म्हणजे इंस्टाग्राम मुळ जास्ती पब्लिक झाले नाही. अधिक मास मुळचं काय झालं.
होय.
ह.
म्हणजे मोस्टली कसं आता जास्त करून सोशल मीडिया मुळे जरा जास्ती पब्लिक होते.
पता म बावा आवा
होय. नाही म्हणजे कसं पहिल्याच्या म्हणजे बायका असं म्हणतात. नाही. कि बाबा जिथे चोर ओटी भरतात. ना आपण प्रेग्नेन्सी असल्यावरती तश्यातला काहीतरी प्रकार असतो हा म्हणजे जावयाला गुप्तदान करतात. असं काहीतरी म्हणतात कि पहिले जी माणसं.
ह
मग ते आता ते गुप्त दान राहालंच नाही. नाही सगळं सोशल मीडियावरती सगळी पोस्ट करतातच. तुमचा हॅलो. मला आवाज क्लिअर येत नाहीये म्हणजे ब्लूटूथचा आवाज येतोय सगळा
म्हणजे नेमकं तुम्ही काय बोलताय काहीच समजत नाहीये.
हम.
काय झालं.
आत मध्ये बघतेय जरा रेंज येते का आात मध्ये जात आता बघ. श्वेता का आला का हा. म्हणजे आम्ही आमच्या कसं असतं जे आपण मेन दान देतो कोणी जावयांना ते गुपित. देतो आम्ही झाकूनचं देतो असं करतो.
हा. हा.
हम्.
म्हणजे आता सोशल मीडियावररती कसं. म्हणजे पब्लिसिटी भरपूर व्ह्यूज साठी वगैरे.
हो नाही हे हाऊ स म्हणून आपण इन्स्टॉला फेसबुकला टाकतो पण नाही. आम्ही पहिल्यापासून देतो पण ते एक हाऊस म्हणून सगळे टाकतो. करून आपणं टाकायचं तेवढीचं मजा काय?
होय ते तरी आहेचं. सय आता जसं जनरेशन तसं आपण पण राहिलच.
पण पण बदलायलाचं पाहिजे होय. छान वाटतं पण तेवढंच कसं त्या निमित्तानं. जावई येति मुलगी येतिनं नाती नातवंड घरी येतलं. ते जेवते खाते थोडसं एन्जॉय पण होतो ना त्या निमित्तानं एकत्र येते. दुसरं काही
होय तुम्ही कुठे राहता मग येचल करंजी मध्ये
हो इंचलकरंजी मध्ये राहता.
हा. हा.
आणि मुलगी माझी शिरोडा ला
होय मी पण शिर्डोनचीच आहे पण इथं खोर्ची मध्ये राहत. ते राहतो आम्ही
शिरडोणला इथंच का तुझे माहेर एका आहे का?
माहेर नाही सासर आहे.
हो हा. हा.
हं.
हम्म. काय तिथं पण बरेच ओळख आहेत मागे येऊन सारखं मुलीकडे येऊन येऊन बर भरपूर ओळख झाले तिथ.
ह.
तुमच्यापैकी बरेच तथच राहत होते ना माझी त्यामु हा त्यामु भरपूर जण वळकिली झाले ते
हा हा.
हछ नाही वातावरण चिरून असं बोलवून चालवून अस.
होय सगळ्यांनी आव्हता येते एकदम
आणि गणपती च्या वेळेस स पण अस छान एन्जॉय करत मी एकदा आले होते गणपती सगळे मिळून गणपती बघायला घेतो रात्री ज जिथं तिथं कुठं कुठं असत ते गणपती बघा खेडगाव छोटं गाव आहे पण छान आहे असं माणसं मन मिळावंय.
होय म्हणजे बोलून चलून व्यवस्थित असतात ओळखीच असू दे किंवा नसू दे रिस्पेक्ट ये देतात.
हो हो हो तसं शहरात तसं नसतय ग कसं होतय नाही कोणकण मला टाइम देत नाही कोण बोल समोरून आलं तरी बोलत नाही. आ आमला
आता आपल्या सर कारण जिथंच म्हणायला गेलं तर जरा मोस्टली तसंच होतं कारण की अपार्टमेंटमध्ये वगैरे राहणारी अस ते म्हणजे मोस्टली कसं म्हणजे बोलणं चाललंच नसते ना समोरच्या घरात. हा समोरच्या घरात कोण राहतयं हे सुद्धा आपल्याला माहितं नसते वर्ष नव र्षी तस गावाकडे गेले व्यवस्थित आहे
आम्ही कॉलनीत राहतो ना तिथं वातावरण तसंच आहे बाई हा अगदी मला तर करत नाही. पण आता काय करायचं नाही लाज आहे कोण कोणाशी बोलत नाही. करून आलेलं मग जुने वओळखी असत आपल्या त्या मात्र आम्ही मिळून मिसळून बोलून छान असतो पण नवीन असं बोलत नाही कोण कोणा
होय आता एज्युकेशनचा जमाना पण भरपूर वाढलाय त्यामुळ
हा उद्योगी असल्या एज्युकेशनचा जमाना माणसाला माणूस पाजे पैसा वगैरे का वेळेला येतो का माणस की पाहिजेण ओळख नसली त
समजायला पाहिजे ना की बाबा आपण कितपत म्हणजे पैसा कमवायला पाहिजे आणि माणसं कमवायला पाहिजेत
हम्म मला तर मित्रच माझं सगळं ओळत नसेल तर मी बोलेल काय हसलंं बोललं तेवढंच काय बरंय का म्हटलं झालं तेवढंच पाहिजे माणसाला काय नाहीतय
तशी शेड्युल मधली माणसं म्हणजे आता मागच जनरेशन जे आहे ना तेी सगळी माणस वगैरे आहेत वयस्कर आज आजी वगरे ते सगळे नॉर्मल म्हणजे असं बोलून चाून व्य तात टेन्शन नाही कोणाचं काय
हा नाही वातावरण इथं आले तर मला दोन वाट फटका दिसेल करून घे नाही एवढ्याच
हा
यामु जायचय अवघड आता मी कधी आले परवा दिशी आले अजून जाय गेलेले इथचई मी अजून
होय
हो जायचंय आता ब उद्या मुलांना सोमवार सुटते त्या तिकडे म्हणलं उद्या दि उद्या संध्याकाळी झालं ते ना मग ह
हा हा
हम्म आणि काय लगड
काय झालं
मुलं बरी आहेत का म्हणलं
हो आहेत की
हा
आता उद्यापासून शाळा चालू होणार त्यांच्या
हम्म हम्मम् इकडेशीर दोन लाईन होत नाही का मग जास्त कश आळमळ वगैरे
नाही म्हणजे मी तिझं आत्ताच ऍडमिशन केलंय
हा हा ह
उद्यापासून आता ती जातीय का बघायला पाहिजे पहिला कारण की आजपर्यंत ती कधी बसली नाहीये शाळेत मम्मी हम्म
थोडा थोडे दिवस तुला तिच्या सोबत बसव लागेल एक तासभर टीचरांना मग ते आपल ऐकता
हा हा ती आता कसं म्हणजेअ लहान गटात वगैरे म्हणजे पहिला ओळख ओळखी व्हायला पाहिजे ना तिची
होय होय
ओळखी झाल्याशिवाय ती थांबणार पण नाही तिथं असं पण आहे
हम्म चला थोड्या वेळ बसायं आपण अस तर म्हण मग
आता प्रायव्हेट शाळेत घातलं कि मग ते बसू देत नाही तिथला मॅडम वगैरे आमचा मी हँडल करतो तुम्ही जावा म्हणतात
हम्म मग काय करायचं थोडे दिवस तिला अंगणवाडीत घलायचं मग कोणत घरातले आपले वय
हे तर अंगणवाडीत पण तेच की म्हणजे कसं होत आम्ही इकड दोघंच असतोय नाही गाव तिकडे आई बाबा असतात सासूा सासरे तेन
हम् हम ह
मग मग तिच्यासग बसायचं म्हटलं की त्या लहान मुलाला घेऊन किती वेळ बसणार तिथं तर असा आहे आणि जवळ पण नाही जरा लांब आहे
हम्म हम्
त्यापेक्षा म्हणलं प्रायव्हेट स्कूल ला घातलं की कसं त्यांच त्यांची जबाबदारी असत्या नाही र राहिली तर फोन तर करतात त्यांनी येऊन घेऊन जावा किंवा काही तर असं
ह थोडे दिवस जरा दमवणार नंतर एकदा अस वय झाली मग काय वाटत नाही सुर पण थोडे महिनाभर तरी थोडं तिला मंथली जरमस तर थोडं जरा दमवणार
होय त्यामुळे लगेच काय असं हे करून उपयोग नाही
माझी धाकटीनात पण तशीच करत होती म्हणजे रडायची फार नंतर नंतर राहात आता शाळेत सोड म्हणून बसतीया असं होत
ती पण चालू केलीये म्हणजे शाळा चालवायच्या अगोदर आम्ही ऍडमिशन वगैरे करायला दोन तीन वेळा गेलोत तो शाळेमध्ये
हम् हम हम
तेव्हा बसत होती मी येणार नाही मी येणार नाही जा तुम्ही घरी असं चालू होतं तिचं
हा हा ह
आता पण लागली मी उद्या जाणार आहे शाळेला चालू आहे तिचं
हा हा हा
खरं पाठवायचं का नाही हे टेन्शन आले
नाही पाठवायचं त्याशिवाय पण आपण पण धडच केल्याशिवाय किती दिवस पण असं म्हणणार नाही का शाळेत बसवलेलं बरं शाळेची खरेदी सुट्टी झाली का मग
शाळेची खरेदी वगैरे झाली दोन दिवस अगोदरच आता उद्या जाणार म्हणताना ते सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवली केली सगळं
हम्मम तिथं छान आलंय बघ नामदेव भवन मध्ये लहान मुलांच मस्त आलं इनस्टाला बघितलं मी छान आलं
नामदेव भवन
हम् चुलकरंजी मध्ये नामदेव भवनला लहान मुलांचं सगळं साहित्य आलंय छान आलं काय काय पाहिजे त नाही होय होय होय हम्म आपल्याला हम्म
तिथ कसं म्हणजे त्यांचं पॅकेज आहे त्या पॅकेज मध्ये सगळं त्यांनीच प्रोवा्हाइड करणार आहेत फक्त आता जरा त्यांचा येऊपर्यंत जरा आपण फक्त अ म्हणजे आपल्याकडे फक्त सॅक पाण्याची बॉटल टिफिन हे एवढंच आपल्याकडे आहे बाकी सगळं त्यांच्याकडेच आहे
हा मग
त्यामु काहीश नाही हा त्यामुळे त्यानी किती ते दिले तरी काय त्यांच्याकडनं जाणार आहे
होय होय होय तर माझ्या नातींना तसंच इंग्लिश मिडियम ला आहे ते सगळं त्यांच्या शाळेकडून सगळं मिळ काच ना
हा तेच की फी तशी भरपूर आहे तरी म्हणजे नर्सरीला चौदा हजार फी आहे तिची
होय
सीबीएसईला अॲडमिशन केलं होताम
हा हो होय अभ्यास करून तर फार अवघडे बेस बघितलं मी ना ते माझ्या खूप आवड असते हम्
रोज नाही म्हटलं तर दोन अडीच तास त्यांनी अभ्यास करायला पाहिजे तेव्हा कुठ यांचा पोर्शन कम्प्लीट लय दोन वर्षाचा
होय होय होय नाही पण आता आम्हाला जसं दहावीला होतं तस आत्ता लहान मुलांची पुस्तक आहेत मी माझी थोरली नाताय ना तिसरी ला आहे तची पुस्तकं बघितली मी अक्षरशः आम्हाला दहावीला एवढा अभ्यास नव्हता त्यांना त स्त्रीला तेवढा होता बा रे म्हणलं उघडे हम्म
ह चालेल मी ठेऊ म जरा आवडते
हो हो चालते चाल हो हो हो ठीक आहे ठीक हा